तुम्ही
मी पण मजेतये आज मला तुमच्याशी सेविंग मनी आणि स्पेंडिंग मनी या विषयावर चर्चा करायची होती. तीप खूप छान विषय हा आहे. हो खूप छान आहे कारण पैसा कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो योग्य पद्धतीने खर्च करणे आणि काही रक्कम भविष्यासाठी पण बचत कारण हे पण महत्वाचे आहे ना.
का बचत म्हणजे कसं आहे की बचत म्हणजे आपल्या कमाईतील काही रक् कम भविष्यासाठी बाजूला ठेवणे. आणि ही रक्कम बँकेत, पोस्ट ऑफिसमध्ये गुणवंतू गुंतवणूकीत किंवा इतर सुरक्षित माध्यमांसाठी पण उपलब् ठेवा ठेवा
हो बराबर खरं सेविंग मनी आणि अ स्पेंडिंग मनी खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण अ अं आपण भविष्यासाठी जर बचत केली ना तर महत्त्वाची आहे. अ कारण योग्य पद्धतीने खर्च करणे आणि रक्क म्हणजे काही रक्क
हा बचत ही आपल्या हा आणि बचत कस आहे की बचत ही आपल्या भविष्यासाठी आर्थिक संरक्षण आहे.
पण बचत करत नाहीत तर काही लोक म्हणजे इतकेच बचत करतात की ते स्वतः च्या गर म्हणजे गरजावरही खर्च करत नाही. म्हणूनच बचत आणि खर्च यामध्ये योग्य संतुलन असणे खूप आवश्यक आहे.
हा आणि बचतीचे पण फायदे खूप सारे ना जस की परिस्थितीत आर्थिक मदत मिळते भविष्य त्यातील मोठी उद्दिष्ट पूर्ण करता येतात. हा कर्ज घेण्याची गरज पण पडत नाही अजून मानसिक समाधान आणि शेतीचे भावना पण मिळते आणि गुणवंतिकमुळे हा पैसे पण वाढू शकतो आपण निवृत्ती नंतर आर्थिक आधार पण मिळतो आर्थिक शिस्त लागते मुला मुलींचे शिक शिक्षण, घर, वाहन याच्यासाठी पण निधन तयार होतो ना.
हो बचत म्हणजे नेमके काय हा आपण प्रश्न पडतो आपल्याला म्हणजे आपल्या उत्पन म्हणजे उत्पन्नात तून काही रक्कम जर भविष्यासाठी बाजूला ठेवले तर म्हणजेच बचत त्यालाच बचत म्हणता म्हणजे सर्व पैसे लगेज खर्च न करता काही रकम सुरक्षित ठेवणे पण चांगली सवय आहे तरच आपले सेवीमहिनी अ होईल आणि म्हणजे आज केलेली बचत आपल्याला उद्या उपयोगी पडेल.
हा आणि खर्च म्हणजे आपल्या गरजा आणि इच्छेसाठी पैसे वापरणे अन्न, कपडे, शिक्षण, आरोग्य, प्रवास आणि अजून खूप सारे आहे जसे की यांसाठी खर्च आवश्यक असत तो ना कारण मात्र गरजेपेक्षा जास्त खर्च करणे योग्य नाही ना.
हो म्हणजे आजारपण, शिक्षण, घर खर्च, व्यवसाय, प्रवास म्हणजे बाकी जर इतर आपत्कालीन प्रसंगी आहे ना म्हणजे ही बचत आप आपल्याना मोठा आधार ठरते कारण खरं तुम्ही सांगितले ब म्हणजे बच तिचे फायदे म्हणजे बचत केल्यामुळे खरंच माणूस अधिक जबाबदार बनतो.
हा आणि कस आहे पैसे हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे ना तर त्याच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे आवश्यक असते आणि आता कुठे पण गेल तर पैशांची खूप गरज भासते ना कारण जिथ जाऊ तिथं खूप पैसे लागता. आणि पैसे कमवणे जितके महत्त्वाचे आहे ना तेवढे तितकेच तो योग्य पद्धतीने खर्च करणे आणि त्यांतील अ काही भाग बचत करणे हि महत्त्वाचे आहे.
हो म्हणजे खर्च करणे खरच आवश्यक आहे. म्हणजे हो पण खर्च नेहमीच गरजेचा आणि उपयुक्त गोष्टीसाठी असावा कारण आणि जीवनातील गरजा पूर्ण होतात. नंतर आरोग्य पण राखता येते शिक्षण आणि व्यवसाय, प्रगती करता येते, कुंटुंबासोबत आनंदाने क्षण पण साजरे करता येतात आणि जीवना म्हणजे जीवनमान सुधारते म्हणजे पण आपण जे हे फाजील खर्च म्हणजे जे असतात ना पण गरज नसताना केवळ हौस म्हणजे देखावा करणे किंवा आकर्षणामुळे पैसे खर्च करणे मी फिजूल पैसे खर्च नाही करायच म्हणजे सवलत आहे म्हणून आवश्यक वस्तू घेणे म्हणजे चुकीची सवय चुकीची सवय आहे ही.
हा आणि कसे बच बचत विरुद्ध खर्च हा विषय प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त आहे ना. कारण बचत म्हणजे आजच्या उतपना उत्पन्नातून काही रक्कम भविष्यासाठी बाजूला ठेवावी लागते कारण कधी पण काळात कामी येईल हे सांगता नाही येत. आणि आजारपण, शिक्षण, घर खरेदी, व्यवसाय सुरू करणे किंवा इ तर मोठ्या गरजांसाठी पण बचत उपयोगी पडते ना. तर बचत केल्याने आत्मविश्वास पण वाढतो आणि आर्थिक सुरक्षितता पण मिळते.
पण आपण प्रत प्रत्येक महिन्यात उत्पन्नाचे जे नियोजन करावे तर प्रथम आवश्यक म्हणजे खर्च ज त्यानंतर बचत आणि मग उरलेल्या पैशातून छंद किंवा मनोरंजनसाठी बी खर्च करावा. पण आपण जर आपण शिकले पाहिजे, आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे म्हणजे आपण जॉब करू शकतो म्हणजे खूप सारे काही सरकारने आहे म्हणजे नियोजन काढले आ पण पैसे कमवु शकतो पण तेच पैसे आपण फिजुल खर्च करायचे नाही म्हणजे भविष्यासाठी पण साठवून ठेवायचे तर आपल्याना म्हणजे सेव्हंग मनी आपण जर केलं ना तर कामी येईल.
हा आणि तसेच बचतीची सवय पण मा माणसाला शिस्त स्तबद्ध आणि जबाबदार पण बनवते लहान बाळांना पण आपण शिस्त लावली पाहिजे पैसे जमा करायच एक मिनी पे पिगी बँक त्यांना पाहिजे घेऊन द्यायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही हे पैसे गोळा करा की त्यांना पण एक शि स्त लागेल ना.
हो म्हणजे मुलांना म्हणजे बचतीची सवय कशी लावावी म्हणजे खरंच. थोडी बचत करायला सांगावी गुल्लकमध्ये खरंच पैशाचे महत्त्व समजावून सां म्हणजे त्यांनाही समजेल की हा या गुल्लक मध्ये पैसे टाकावे म्हणजे त्यांनाही पण समजेल की सेविंग मनी कसं असं असतं काय असत. पैसे आणि आजच्या चर्चेतून मला समजलं की फक्त आपण पैसे कमवणे पुरेसे नाही तर योग्य नियोजन करून खर्च करणे आणि नियमित बचत करणे ही तीत केच महत्वाचे आहे, म्हणजे विचारपूर्वक खर्च करा आणि नि यमित पण बचत करा, हे प्रत्येकाने जीवनात स्वीकारण्यासारखं म्हणजे स्वीकारला पाहिजे.
हा आणि अतिरिक्त खर्चांमुळे कस आहे ब चत कमी होते आणि आर्थिक अडचणी पण निर्माण होतात आणि कसं आहे अनेकदा लोक अनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज घेतात. त्यामुळे कर्जाचा भार पण वाढतो मानसिक तणाव निर्माण होतो आणि भविष्यात त आर्थिक नियोजन पण बिघडते ना त्याच्यामुळे प्र त्येक खर्च करण्यापूर्वी तो खराखर आवश्यक आहे का हा एकदा विचार करणे खूप गरजेचे आहे.
हो ना खरंच खूप गरजेचं आहे आणि आपण सेविंग मे मनी आणि म्हणजे सेविंग मनी आणि पेंडिंग मनी खरच खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण जर म्हणजे लक्षात ठेवलं नाही तर भविष्यामध्ये काहीच करू शक शकत नाही.
आणि कसंय यशस्वी जीवनासाठी बचत आणि खर्च ज्यांच योग्य संतुलन असणे ना आवश्यकच आहे खूपच आवश्यक आहे कारण कामाईतील काही भाग आवश्यक खर्च्यासाठी काही भाग बचतीसाठी आणि काही ठेवला आपण पण आपण आता सहसा ठेवत नाही.
आणि कमाई म्हणजे अगदी बरोबर कमाई किती आहे यापेक्षा बचत किती आहे हे जास्त महत्वाचे आहे. म्हणजे काही लोक भरपूर कमवतात पण जास्त खर्च करतात त्यामुळे महिन्याची शेवटी पैसे शिल्लक नाहीते म्हणून आधी बचत मग खर्च हा नियम पाळायलाच हवा.
ह आणि बचत आणि खर्च हा दोन्ही गोष्टी जीवनात आवश्यक आहे. फक्त त्याच बचत करून जीवनाचा आनंद घेता येत नाही ना आपल्याला.
हो म्हणजे गरज आणि इच्छा यामध्ये खरंच फरक समजून घेतला तर खूप पैसे वाचतात. कारण उदाहरणार्थ मोबाईल चांगला चालत असेल तर नवीन मोबाईल घेण्याची गरज नस ते म्हणजे बरोबर तसे ऑनलाईन सेल पाहू नको त्या वस्तू खरेदी करू नये. म्हणजे सवलत आहे म्हणून वस्तू घेण्यापेक्षा गरज आहे हेच आधी पहायला हवं.
हा बरोबर एकदम खरंच खूप बरोबर बोला तुम्ही आणि कस आहे फक्त खर्च करून भविष्य सुरक्षित होत नाही, तर त्यामुळे विवेकाने खर्च करणे आणि नियमित बचत करणे ही पण एक प्रत्येकाची सवय असावी ना.
मुलांना हे पण लहानपणापासून बचतीची सवय लावायला हवी म्हणजे अचानक आजारपन शिक्षण घर किंवा इतर खर्चांसाठी पण बचत खूप पडते आपल्याला, पण याचा अर्थ असा नाही की खर्च कधीच खर्च करू नये म्हणजे हो म्हणजे आवश्यक पण खर्च करायला हवा फक् त तो विचारपूर्वका आणि नियोजन करून करावा म्हणजे योग्य खर्च आणि योग्य बचत समतोल आणि म्हणजे समतोल असणं पण महत्वाचे आहे.
हा आणि कसं आजची बचत म्हणजे उद्याची सुरक्षा, सुरक्षित भविष्य. हा विचार प्रत्येकाने अंगीकारला तर आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि आनंदी जीवन जगता येईल ना तेव्हाच.
हो ना म्हणजे सेविंग मनी खरंच खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणजे आपण जर, आपण जर पैसे कमावून जर म्ह तोच दिला नाही आणि ते अं म्हणजे आपण फिजुल खर्च केला तर काही कामाचा नाही.
करणे आणि अना- अनावश्यक खर्च खर्च टाळणे आणि नियमित बचत करणे हा पण चांगला सवय आर्थिक प्रगतीसाठी पण उपयुक्त ठरतो.
बराबर आणि स्पेंडिंग मनी म्हणजे म्हणजे आपल्या गरजा, इच्छा किंवा दैनदैनिक जीवनातील आवश्यक गोष्टीसाठी पैसे खर्च करणे म्हणजे आपण पैसे, पैसे खर्च करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न पण विचारावेत की ही वस्तू खरंच आवश्यक आहे का? म्हणजे माझ्या बजेट मध्ये हा खर्च बसतो का? हा खर्च केल्याने माझ्या बजेटीवर परिणाम होईल का, म्हणजे योग्य योग्य नियोजन करून जर खर्च केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, बचत वाढते आणि भविष्यातील खर्च गरजेसाठी पैसे म्हणजे उपलब्ध राहतात.
हा कारण तस बचत केली ना तर आर्थिक व्यवस्थेत पण सुधारतात.
हो पैसे कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते विचारपूर्वक आणि जबाबदारीने खर्च करणे पण महत्त्वाचे आहे. कारण योग्य खर्च आणि योग्य बचत याच्यावर समतोल राखल्यास म्हणजे आर्थिक जीवन सुरक्षित आणि आनंदीय पण बनते.
हा कारण कसा बचत आपण लहान लहानपणापासून सवय पाडली पाहिजे बचत करायची.
हो खरंच म्हणजे आप पण जर अं यासारख्या आवश्यक गोष्टी व जर खर्च करणे गरजेचे असते तर अ म्हणजे देखाव करण्यासाठी जास्त पैसे, पैसे म्हणजे खर्च करणे खरंच टाळावे. आणि आपण अं म्हणजे आपण नं जे काही करतो आहे ना मंग सेविंग मनी ते भविष्यासाठी खरंच खूप फार महत्वाचे आहे, म्हणजे योग्य खर्च आपण योग्य ठिक ठिकणी वापरावा, आणि म्हणजे गरजेच तितकं आपण महत्त्वाचं ठेवावं.
हा ना, आपण अं लहान बाळांना पण सवय पाडली ना तर त्या मोठे होऊन त्यांना पण कळत. क आपले आई- वडील काय कसे पैसे सेविंग करत होते. हं चालेल राव हो चालेल.